हॅलो.
हा येतोय का आवाज?
हो हो.
काय करु राहिले?
काय नाही ओ कपडे काढले. वैशूचे वेगळे, यांचे वेगळे, माझे वेगळे.
दिसत नाही मग पावसाळ्याचे कपडे हे ते कुठे ठेवलेत, काढले मी आता व्यवस्थित ठेवले.
ठेवले वैशूचे वेगळे काढले, माझे वेगळे काढले, सुजलचे वेगळे, तीच्या पप्पा ते वेगळी.
हम्म.
तूले कपडे झाले ना ओ कपडे कपडे.
मी तर मशीनमध्ये धुत्या.
मशीनमध्ये धुतो वो माय, हातांनी कोन धुते कपडे आता.
हं
ठेऊ का?
झाला का स्वयंपाक?
काही राहिला तर
मोकळ‌ झाला का म्हंटलं?
अहो करते आता ती, फळ करायचे राहिले. गरम गरम चांगले लागतात ते फळ कनकिचे हम्म. आज फळ केली आणि कतली केली.
हम्म.
हम्म. काय तुम्ही काय केलास? ओळख आहे? अहो माहिती आहे का? आम कतली माहिती आहे का तूला कतली?
आ?
कतली माहिती आहे?
हो.
हॅलो.
हा बोल ना.
अ महालक्ष्मीची आस कतली खात ना तू?
मग ओ?
ती कतली आणि फळ भोपळा असते कि नाही, भोपळा?
हा
भोपळा असा बारीक चिरायचा.
हा.
त्याला हिरव्या मिरच्या, लसन, जिरा सांबार हम्म भा मिरच्या भाजून घ्याच्या.
हा.
आन. मग लसण जिरं सांबार मिरच्या, मिक्सर मधून काढायच्या.
हा
तेलात जिरा म्हवरी टाकायची आणि ही पेस्ट टाकायची.
हा हा.
आणि त्याच्यात मग हे टाकायचं अ ते अन उम हे सगळं टाकल्यावर कडीपत्ता टाकायचा. कडीप टाकल्यावर मग ते चिरले चिरलेला भोपळा टाकायचा, चांगला शि जू द्यायचा मस्त, तोपर्यंत दही नाही तर ताकात बेसन टाकायच. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घट्ट. हो बेसन बेसन.
हा.
हे शिजू द्यायचा भोपळा चांगला तिकडं, तोपर्यंत आपण गीत. दही नाही तर ताकात बेसन मिसळायचं.
हो का?
आणि मग ते कडील कसं करतो आपण? पणइले. जरा घट्ट पाहिजे आपल्याला, बेसन जास्त टाकायचं मग.
हम्म.
आणि मग कोडणी गिनी दिलं, कि मग त्यात ते. अ शिजला भोपळा कि हे सारण टाकून द्यायचं, बेसन अन ताकच.
बर तलते का त्यारी केला, बेसन तलते का वाटी बर?
हो चालते ना आपल्याला बेसन घट्ट पाहिजे ना.
मला येतंच नाही ओ ती कसली कोण फळं आवडतंय मला पण कसं करायचं?
होन मग सांगून तर राहिली, म्हणून तर सगळी प्रोसेस सांगितली तुले.
ती फळं पण किती?
बेसनणच बनत नई पण नई बेसनच ना?
भेटच असते फळं.
अवं हे कतली सांगू राहिली तुले?
ह कथली तर झाली माहीत मग ते फळं काय ते करतो, फळे काय?
मग हे कतली झाली की नाही, मग फळ नाही काय, कणीक भिजवायची मीठ जास्त टाकून.
हा.
आणि मग त्यात टाकायचं ते मीठ अन जरास तेल घट्ट उंडा भिजवायचा.
हम्म.
आणि इकडं गंजात पाणी ठेवायचं, चाळणी ठेवायची चाळणी तेल लावायचं आणि पुऱ्यासारखे लाटायचे ते फळ पतले पतले. तेल लाऊ. आणि, ते पाणी उकळते पाण्यावर चाळणी ठेवलेली असते त्याला वाफ येते ती चार, चार, पाच, पाच जसे बसून तसे ते फळ ठेवायची. मग, ते वाफी न होऊन येतात.
काढाचे दुसरे टाकायचे.
हो
झाले की मग काढाचे आणि दुसरे टाकायचे.
हाव मग, ते झालेले असते की ते अशी पुढं पुढं येतात मस्त. कलर बदलते ते आता पांढऱ्याचा असा मस्त येते आता.
हम्म. मी काय म्हणतो, ते फळ त्या उकळीच्या पाण्यातच टाकता का तुम्ही उकळाले.
नाही व माय तिथ उकळत पाण्यात नाही टाकाय लागत ते.
बाया पहिल्या तुरड्यावर करत नव्हं
हो. हो.
हा, पाण्यात तूराटा टाके त्याच्यावर ठेवेेत ना ते
गंज ठेवे, गंजाला कपडा बांधेत मग.
हावू ना
हो. हो
त्याची संख्या आची कसली सांगा.
आणि मग ती फळं गरम गरम कचली सोबत खायची, आता तहसीलदारला दिेले मी
बापा
हो ते मम्मी करू राहिली होती, मॅडमले म्हटलं मग. मॅडम, म्हणे दया म्हणे मॅडम ला तिने ही खाल्लं. तिला आवडले मग द्या मी तहसीलदारला पाच फळं दिले. जराशी कतली दिली. हम्म. चांगले लागतेत म्हणे,
तेवढंच केलं का? तेवढच केलं का म्हणलं भाजी पाहिजे दुसरी.
भाजी नाही फळं तेच खायचं मग,
हम्म.
हम्म. आता करायच राहिले आमची तीले दिले करून. त्या तहसीलदारले दिले करून. आता आमचे राहिले करायचे, आता करतो म्हणे गरम गरम करू म्हणे म मी
हो गरम गरम चांगलं लागतय ओ ते.
हम्म. मग, आता कपडे आवरून राहिलो तिले म्हटलं हे गेलते बाहेर. आता कायते हे ठेवते, ती लाटून देते मी शेकतो. . वाढून देत झालं बरं.
नाही तुम्हाला एक स्वप्ना ताई, सांगा ते सांग बोलायच्या तुम्हाला काही माहीत नाही पडत म्हणलं, टाईम मग मला बाकी जास्त सगळ एवढं भारी जाते म्हटलो. हा
हम्म. काय करू काढून.
मग, बाकी सगळ लय भारी जाते म्हणलं.
हम्म. हम्म. तेच ना रोजच्या रोजच आहे मग, हम्म.
हा, शेंगाची भाजी आहे सकाळची आजून शेंगा केलत्या बरबटीच्या.
हो. तुम्ही काय आता तिघीजनीसाठी कर नाय हम्म. हम्म.
सकाळी काय झालत मग?
सकाळीचाय.
हो, हम्म. हम्म. हो.
हॅलो.
हा बोल ना, मंग काय किती पोळ्या येत. तुमच्या तिघीपुर्त करावं लागत असन तुले?
हो. चार पाच पोळ्या करते.
हा. ह हो. ह हम्म, आ?
दे बो हम्म हम्म.
काय म्हटलं?
राजूने सकाळी दूध पिले.
हो तुम्हाले.
हम्म
पोळ्याच कराव लागते हो. थैलीत थैलीत ठेवीन, हं.
मगं स्वयंपाक राहिला, आता तुमचा.
हो मी बाहेर गेली, होती मार्केट.
तू का, काय आणलं.
हे गोळ्या आण तहीस मारूत कुठं काढायचे ते पासपोर्ट?
हम्म.
येणारे म्हणते एस आय आर वाले, ते हेच्यासाठी सर्वे साठी.
हो येणार आहे ना, कधी येते काय माहित आमच्या इथे येतो म्हणे
हो
हम्म हम्म.
मग फोटो काढलेत. हेे आधार कार्डची, मतदान कार्डची झेरॉक्स काढली.
हा हा.
काय आणायला गेलतरी अन काय सामान आणलं मग?
हा हा.
उदयाला आहे का फोटो काढलेलं?
कोणाचे फोटो पाहिजे म हो?
हाय माझं जवळ आहे काढलेला आधीचाय चालतंय ना?
आधीचा म्हणजे त्याला व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे.
हो का तसं, पाहिजे कां.
हा निळेवाले चालत नाही.
बई बा म कलर आहे, पाह तुम्ही कस आहे माझ फोटोत. तू काढलेले माझ्या, आधीचे पण.
तसे होत माझ्याजवळ, मग माझा भाऊ म्हणला ते नाही चालत मणे ते ना म्हटलं नाही व्हाईट बॅकग्राउंड. पाहिजे आणि झेराक्स पाहिजे म्हणे मतदानाची आधारची. वेळेवर आल्यावर काय हे कर नाही म्हण. मग आ आज काढून आईचे आणले माय आणले, माझ बहिणीचे आणले.
हो का? काढा लागेल मग तशे
उद्या येणार म्हणते ते, आपल्या एरियात दोन तीन दिवसात
का बरोबर आ झेरॉक्स कोणची कोणची आधार कार्डची.
मतदान कार्डाची
ह हा.
लाईट गेली होती. दुपारी गेली तर काढून आली, मग आता खेळायला गेली.
हम्म.
झाला नाही का?
हम्म. हम्म.
दीर आला नाही गावाला
नाही व सहज आले उद्या बसलं नाही तर परवा बसल. अजून जेवणं राहिले असतील ना आमचे राहिले.
बनवा जेवण म्हणले राजेश्वरी काय करते मग?
राजेश्वरी, कपडे आवरू राहिली ना हम्म. मी घडी करून दिले, तीन लावल तीन काही हे काय केलं हमं. हंम. काय म्हणती, तुझी भाऊजई आज माहेरी गेलीत काय? हा
कुठे गेली बाई, तिच्या पोरीचा वाढदिवसा आहे म्हणे
हा.
हा पण दोघे जण
बरं हाय तील
हो बरी
ह हम्म. हम्म.
बोला
हम्म.
काही काय करतेत आपलेला माहीत नाही पूरतं ह बोंबलत चिंच आणून ठेवल्या होत्या खाल्ल्या असणं. तुम्ही काय गरम राहय टेन्शन
हो.
हम्म.
कधी येणार आहे आता.
हम्म. हम्. हम्म. हम्म. तुझी सून काय नाही केलं काय. ते नाही हे
खाल्ले का मग खोट नाही का तुझं.
काय हो? आ
फोटो आहे काय फोटो.
नाही व काढाय लागल ना, हो ना, हम्म. काडाय लागणार ते, नंतर करणार आं.. ओ नाय अजून तर म्हटलं बर्फी करून देतो व. शिकणे होते तर इथे मै तन करणे होते तुम्हाला काय तिघी मिळाले केले पावभर बेसनाचे, तव देव माय पूर्ण दे. एक ग्लास बेसनाचीच होती, बेसन दळलेलं पाहिजे पण ते मग. हं.. पाव बरं चांगलं तुप. हम्. आं..
पाहिजे म्हण तू तो,
तूप तूप पाहिजे हो तूप नाही खात का तुम्ही, हम.. तूप नाही खात.
आता म्हण.
मग कुठून घेता, तुम्ही तूप.